हॅलो हॅलो
आवाज येत
हो येतोय नमस्कार मॅडम
हा बोला ना
हा मॅडम मला आहे ना तुमचं शिक्षण एमकॉम झालेलं आहे ना मॅडम मला कालं ओके अ तुम्ही म्हणजे एज्युकेशन कुठून केलेलं आहे मॅडम एमकॉम च
नाशिक मधून केलंय
नाशिक मध्ये कुठे नाशिकमधून कुठे केलेलं आहे मॅम
एटी यजम
केटीएय च्या मधून केलेलं का बरं कॉलेज चांगलंय का मॅडम ते
हो चांगलं आहे ना म्हणजे मी होते तेव्हा तरी चांगलं होत
ते काय कसं आहे ना मला माझ्या म्हणजे फ्रेंड साठी लागत होत कॉलेज चांगलं म्हणजे कॉलेज चांगला तर मग कसं आपल्याला शोधनगरजेच असतं ना तर तिला पण कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं त्यासाठी तेच संदर्भातच मी फोन केलेला होता तुम्हाला की तुमच्या आवड किंवा ते चांगलं तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तिथून तर मग ते कॉलेज कसं आहे काय आहे कारण तिथं चाललं होत की तिथे एज्युकेशन करायच तिथ तर मग त्याच्यासाठी
ते आहेत त्यामुळे कुठल्याही फॅकल्टी म ऍडमिशन घेतलं तरी चल त
ओके मग अ अकरावी पासूनच आहे ना ते ह
हो एकाच कॅम्पसमध्येध्ये सगळं शिक्षण मिळतं त्यामुळे बरेच मोठ घेतात
न किवा असं काही हे नाही
नाही छानच आहे ना
हॅलो
छानआहे छानआहे
म्हणजे म्हणजे एज्युकेशन कसलं आहे कसं आहे तिथलं असं म्हणजे काही टी टीचिंग कसं आहे तिथलं ह
सगळं व्यवस्थित आहे बाहेरणी काही जास्त हे करायची गरज नाही हॅलो
नाही ना जे क्लासेस वगैरे लावायचे हो येतोय मॅम अ क्लासेस वगैरे लावायचे अशी गरज आहे का बा असं नाही का आपण क्लासेस लावतो प्लस म्हणजे कॉलेज करून पण क्लास करण्याची गरज आहे का कॉलेजीच थोडस प्रॉब्लेम असत तर आपल्याला क्लास हा करावाच लागतं ना
हा आता मी होती तेव्हा काही गरज वाटत नव्हती ती पण आता कसं झालंय ना
आणि फी कशी असते त्याची हॅलो हॅलो हॅलो मॅम फी कशी असते मॅम त्याची आवाज येतोय का मॅम हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का मॅम